हॅलो झालं जेवण हा आवाज नाही येत जेवले का?
हा हळू हळू हळू लय मोठे धाव
अरे मग तुम्हाला आवाज येत नाहीये म्हणून बोले हॅलो.
ह हा आवाज आला.
मोठ्यानं कानात वाजल न
पप्पांना हॅलो ज्यू ज्यू केल का विचार. मी आत्ता उठलो म्हणा आता मी जेवतोय. सांग तू हो मी आता उठलोय. हम्म झोपलो आता आत्ता उठलोये.
हाव का आवाज कटतो ना त्याच्यामुळे काही ते आवाज हे नाही होत. कटतो रो रेंज नसल्यामुळे मी लावत होते केव्हाचाच. ताईला लावून पाहिला होता सकाळी. पण ताईच कामं चालू होतं त्याच्यावर काय लागलाच नाही. ते दिलीप भाऊजींच्या हेच्यावर लावून बघ लागतो का. भाऊजींच्या हेच्यावर पण नाही लागत. हम् दुपारी आता येतंय का. हॅलो हॅलो! हॅलो हॅलो!
आ
हा येतोय येणार आहे का आता.
का बर?
बँकेत जायला.
हां आ
बँंकेत कधी जायचं सोमवारी
हा पाहतो थांबा.
पोष्टक.
हा हो तर हो आप.
ठीक काय चालेल जेवण झालंय कि जेवतो आम्ही.
झालं जेवण सातला बसलंय आता.
झालं असेल नरम झाला असेल चिवडा डब्ब्यातला. नरम नाही पडला तो. तसा मग तसा भाजीत टाकून खायचा म्हटल्या नरमच लागेल. ना पोळी खाली म्हटलं ते ठेवून दे पोळीच्या खाली नरमच होऊन जातो. पप्पाशी बोल हॅलो पप्पा दिदी दिदीला झोडून काढलंय आज. तुम्ही गेले मो. बाईल घेऊनच कल्ला चालंला होतां तिंचा हॅलो हॅलो
हॅलो
हो कां